हॅलो-हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय मॅम माझा
हो मॅम तुम्हाला माझा आवाज येतोय? हॅलो.
हा येतोय माझा येतोय का तुम्हाला हॅलो. हॅलो आवाज येतोय का मॅम माझा तुम्हाला? हा ओके हा चला मग असंच बसले होते.
तर तुम्हाला हा,
ओके ओके आता येतोय का मग,
बोला ना मॅ हो हो येतो आता येतो व्यवस्थितरित्या येतो.
हा. असंच बसे बसले होते मग तुमची थोडी आठवण झाली म्हटलं खूप म्हणजे खूप दिवस झाले. तुमच्याशी बोलून मग थोडस म्हणजे बोलूया म्हटलं, आता आपल्या भारतासारख्या देशामध्ये अनेक परंपरा, रूढी आहेत मग त्या परंपरेबद्दल- तुमच्याशी थोडं म्हणजे बोल बोलू- इच्ि त दहा मिनिट आहेत का मॅम तुमच्याकडे?
हो हो मॅम मी फ्रीच आहे बोला ना म्हणजे खूप छान विषय एखादा विषय- तुम्ही म्हणतात किंवा खूप छान विषय तुम्ही आता काढला आहात तर मी फिर तुमच्या सोबत डिस्कशन करेन तर तुम्ही पहिला बोला म्हणजे तुमचं काय मत आहे की परंपरा म्हणजे नेमकं काय किंवा तुम्ही काय सांगू शकशीला
हो-हो सांगू शकते. आता म्हणजे अ आता ज बघा आपल्या पूर्वीच्या काळी जे- काही परंपरा होत्या. जस की काही चांगल्या परंपरा होत्या आणि जस की काही बाद सुधा म्हणजे ज्या काही, आपल्या म्हणाला म्हणजे त्या काही वाईट परंपरा होत्या त्या मी तुम्हाला सांगते. आणि ज्या काही आता सुद्धा आहे त्या सुद्धा परंपराबद्दल तुम्हाला- अ थोड्या म्हणजे माहिती देत त्यां ना अ- पूर्वीच्या काळी ज्या काही हा- ज्या काही चांगल्या परंपरा होत्या म्हणजे अ जसं की, अनेक सण वार ऐतील प्रत्येक- तर स प्रत्येक सणवाराला अगदी छान मनाने म्हणजे आनंदाने, े सण सेलिब्रेशन केला जायचा अगदी दारात सडा रांगोळी काढणे. परत देवाला छान पुतणे, अगदी म्हणजे पूर्ण नीटनेटक्यापणा जो काही आहे- तू त्या काळी असायचा. आणि परंपरा त्या जपल्या जायच्या म्हणजे जस जस जी परंपरा आहे. तसं त्या पद्धतीने ती परंपरा ती लोक फॉलो केली. होते करत होते आणि खरंच म्हणजे हा- म्हणजे एखाद्या देवाला बघा म्हणजे काहीतरी म्हणजे नवच बोललं आहे किंवा- अ एखाद्या देवाचा तर कार्यक्रम आला आहे तर अगदी मनभवे मनोभावे, ती परंपरा ते करत होते. आता समजा आता गणपती आला गणपती आला पण त्या अगदी म्हणजे सजावट करणे. अ एकमेक म्हणजे अ- ग गणपती आल्यानंतर गणपतीला नैवेद्य अर्पण करणे रोज देवा- ची आरती करणे परत,
त्यांची ही एक आपली पर- परा आहे आणि ती आजपर्यंत चालू आहे म्हणजे सेम आपण ग गणपतीला म्हणजे, गणेशोत्सवच्या वेळी सेम आपण डेकोरेट करतो आरती असू, किंवा सकाळ संध्याकाळची आरती प्रसाद म्हणजे सेम पद्ती म्हण- दुव्रा वगैरे असू देत आपण ज हराळी वैगरे घाल- तो फुले घालतो म्हणजे ही परंपरा आज देखील चालू आहे.
हो आणि त्यावेेळेला कसं होतं त्यावेळे शाडोच्या मूर्ती वगैरे काही नव्हत्या. त्या वेळे काय ज्या होत्या चिखलाच्या मृत्यू होतात होत्या. मॅम अशा ज्या काही म्हणजे जे. काही सण आहेत ज्या काही परंपरा आहेत त्यावेेळेचे लोक खरंच मना मनभावे ती परंप. जपत होते. आता म्हणजे त्यावेेळे असा ज्या काही चांगल्या परंपरा होत्या. तसच काही वाईट परंपरा सुद्धा होत्यांना जसं की बालविवाह. बालविवाह म्हणजे अ ज्या म्हणजे लहान मुलींच म्हणजे. अगदी मुलींच ह पा द. अठरा वर्षाच्या अगोदर लग्न केलं जायच. अगदी पाहण्यात त्या मुलींचं लग्न केलं जायचं. मग तिच्यापेक्षा खूप वयाने मोठा असलेला वयस्कर असलेला म्हणजे तिला प त न घेणारे अशा फॅमिलीमध्ये तिचं जे काही तिला दिलं जायचं. मग ते पुन्हा हुंडा वगैरे तिथे मागितलं जायचं. मग जो काही तर मुलीला त्रास व्हायचा. तो त्यावेळे तिच्या आई वडील कधीतरी स्पर्शातून एकदा म्हणजे तिकडे ती जर स. री एकदा गेली की तिच्याकडे पुन्हा तिच्या्याकडे भेटायला सुद्धा अक्षरशः- ते लोक त्यावेेळेला तिथे जात नव्हते. म्हणजे तिथं म्हणजे मुलींचा मुलींना काही महत्त्व दिले नव्हते दिले. जात नव्हते मग अशा पद्धत हा अशा पद्धतीची जी काही परंपरा होती ना. त्यावेेळेला ती खूप खूप वाईट परंपरा होती असं मी म्हणले. म्हणेल मग आता मग बाल मग सत म्हणजे गली. सतीजणी सुद्धा ही सुद्धा वाईट खूप परंपरा होती म्हणजे ज्यावेेळेला. तिचा नवरा वारला तिच्या ती जर नवऱ्या. च्या आधी म्हणजे ती एक्सपायर झाली तर तिचं म्हणजे तिला नवरा. क काही करू दुसरं लग्न केलं तरीसुद्धा चालत होतं पण ज तिझ्या अगोदर. तिचा पती गेला तर तिला सुद्धा त्या पती बरोबर अक्षरशः त्या अग्नि तर पेटवले जायचे व तिचा आवाज येऊ नये यासाठी पूर्ण गावभर ढोल वाज ढोल ढोल तसे वाजवले जायचे मग जी काही अशा पद्धतीची ही परंपरा होती ती खूप वाईट परंपरा होती मग ही पार ही परंपरा आहे ती आपल्या समाज सुधारकांनी मोडीत काढली जसं की सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले यासारख्या समाज सुधारकांनी खूप म्हणजे खूप मुलींसाठी त्यांनी चांगलं म्हणजे अ चांगली वा वातावरण निर्माण करून दिले व ज्या ह्या काही परंपरा आहेत रुली आहेत त्या म्हणजे लोक लोकांना त्या परंपरेपासून वंचित करण्याचं काम हे या्या नेत्यांनी समाज सुधारकांनी केले खरंच त्यांचा आपण खरंच रु आहोत जर ते हा जर ते ह्या काळात नसते म्हणजे त्या काळात नसते तर खरंच आज मुलींना महत्व किती असतं हे काही माहीत नाही आणि खरंच खरंच म्हणजे अ ज्या वेळेला या परंपरा अ मुडीच निघाल्या त्यावेेळेला खऱ्या अर्थाने स्त्रिया स्त्रियांना महत्त्व देण्यात आले आणि स्त्रिया स्वतःच्या पायावर हुभा राही राहू लागल्या
हो जस की तुम्ही मी बोलू का जस की तुम्ही बोललात की पहिल्यापासून मी तुम्हाला एक्सप्लेन करेन म्हणजे की तुम्ही बोललात की बालविवाह म्हणजे अठरा वर्षाच्या अगोदर लग्न करत होते जस की पाण्यात लग् होणार म तचा नव म्ह जो तिला न मुलगा बघितला जायचा तो वयस्कर होता त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होत होते आणि बाारणं होणे वगैरे असे देखील प्रॉब्लेम्स हो त्यामुळे मारामारी. किंवा अगोदरच्या काळात तुम्ही बघत असश की असं आपण न्यूज वगैरे ऐकत होतो. की सासू सासऱ्यांनी नवऱ्यानी मिळून वगैर सुनेला पेटवलं वगैरे किंवा घरातून बाहेर काढलं तर खूप असं छळ केला जात होत. अगोदरच्या काळात किंवा स्त्रियांनी बाहेर. पडू नये घरीच राहावे आणि डोक्यावर पदर ठेवावा अशा खूप साऱ्या अशा परंप. परा होत्या. आणि बाहेर पडू नये स्त्रियांना ज्ञान नाही असं बोलत होते पुरुषांनी फक्त. कमवाव असं देखील होत त्यानंतर हुंडाबळी तर अगोदरच्या काळात खूप सारे असे लोक आहेत जे हुंडाबळी म्हणजे बनलेले आहेत. जे हुंडा देऊन त्या हुंड्याचा बळी बनलेले आहेत. जस की लग्नात आपण म्हणतो की मुलगी सोबत आत्ताच्या काळात फक्त मुलगी द्या आणि- नारळद्या असं बोलतात. तर अगोदरच्या काळात मुलगी देऊन सर्व संसारसाट वगैरे देऊन किंवा. पैसे देखील गाडी देखील म्हणजे ते बोलतील ते द द्यावं लागत होतं तर त्यामुळे काही समाज असे देखील होते किंवा काही मुलींच्या वडील असे देखील होते की त्यांच्याकडे पैसे अव्लेबल नव्हते त्यामुळे ते मुलींच लग्न करत नसत किंवा त्यांना म्हणजे असं घरीच ठेवत त्यांना बोलत वाईट वाईट वाईट साईट बोलत. त्यामुळे मुलींना देखील डिप्रेशनमध्येध्ये जात होत्या त्यांना प्रॉब्लेम्स देखील क्रिएट होत होते. आणि हे सर्व तुम्ही बलात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले. त्यांनी बाहेर काढलं तर सावित्रीबाई फुले यांनी असं सांगता येईल की मुलींची पहिली शाळा पुणे येते बुधवार. पेट म काढली त्यामुळेच मुली सुशिक्षित. किंवा साक्षर झाल्या असं मला म्हणता येईल आणि आज आपण जगभरात बघत आहोत. कि स्त्रियांच्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया काम करत आहेत. आज आपण प्रत्येक ठिकाणी गेलोत म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा. इंजिनिअरिंग असू देत डॉक्टर असू देत. किंवा पोलीस असू देत आर्मी असू दे प्रत्येक ठिकाणी स्त्रिया असतात म्हणजे चू मूल फक्त. न सांभाळता ते चूल आणि मूल सांभळून. की हे काम करतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा आता तुम्ही जर विचार केला तुम्ही म्हणशीला की मोठमोठी क्षेत्रे आहेत. पण लहान क्षेत्रामध्ये विचार केला तर तुम्ही बघ बघत असशीला एखादा घराचा पाया जसं बांधतात. त्यावेळी. अ जसं एखादी म्हणजे स्त्री जसं बोलतात की घर बांधताना फक्त पुरुषच लागतात. पुरुषच वर चढू शकतात तर जे खालच्या बुट्ट्या वगैरे उचलायच्या असतात सिमेंटच्या तर त्या. ठिकाणी देखील आपल्याला एक स्त्री काम करताना दिसते म्हणजे ती अस. असशिक्षित अशिक्षित असून देखील ती. अ काम करू शकते कमवू शकते फक्त चूल आणि मूल इतकीच मर्यादित राहिलेली नाही ये स्त्री. म्हणजे परंपरा बदलल्या आहेत आणि परंपरेनुसार बदलणे हे आपलं. आपल्या काळाची गरज आहे आपली आवश्यकता आहे असे सांग. ताई आणि अस बोलतात की परंपरा हा आपल्या पूर्वजांनी दिलेल्या वार सांस्कृतिक वारसा तर मी असे सांगेन की फक्त. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याकडे लक्ष देणे इतकंच मर्यादित नाही तर तोस् प्राकृतिक वारसा योग्य आहे की अयोग्य हे देखील तपासून पाहणे किंवा त्याच्यावर बारकाईने विचार करणे खूप महत्त्वाचे आहेत. किंवा खूप इम्पॉर्टंट आहे असं मला सांगता येईल. जस की म्हणजे खूप सारे असं लोक आहेत जे आपल्या परंपरेला बळी. जातात किंवा आज देखील काळ बदलला आहे आणि काळानुसार बदललेले लोक. देखील आहेत किंवा काळानुसार बदललेली नाहीत असे देखील आहेत आणि त्या वाईट परंपऱ्यांना बळी जातात जसे की अ हुंडा बळी हुंडा मागतात तर अशा पद्धतीने म्हणजे जे समोरचे लोक आहेत त्यांनी अक्षरलं पाहिजे आपण एज्युकेशन मुली आहोत किंवा ए्युकेशन स्टुडंट म्हणजे आपण सर्वजण जग हे खूप बदललं आहे तर त्या पद्धतीने विचार करून आपल्याला शासनाने देखील मान्यता दिल्या आहे. त्याचा विचार करून योग्य ती कारवाई आपण करणे गरजेचे आहे. आणि योग्य परंपरा अमलात आना आणि अयोग्य परंपरेचा विचार सोडून द्या. इतकंच मी सांगेन आणि खूप छान पद्धतीने तुम्ही परंपरेबद्दल विश्लेषण केलात एखादा विषय तुम्ही छान पद्धतीने समोर आणलात. त्याबद्दल खूप छान वाटलं छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात.
हो मॅम तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने आपल्या परंपरेबद्दल जे काही तुम्ही विषय खूप छान पद्धतीने माडता ओके थँक यू मॅम बाय बाय हा